हॅलो! हॅलो. मी जेवलोय या जेवाय.
जेव्हा-जेव्हा काय काय केले.
आम्ही शाबू बनवला आहे, मोडाची आमटी आणि चपाती.
हा.
हम्म, तुम्ही जेवला?
होय आत्ताच जेवलो.
तुमच्यात काय-काय केेलत?
आमच्यात बटाटा भाजी, चपाती.
हम्म, हम्म ह.
भात.
आणि बासुंदी.
बाकीचे झोपले आहेत, मम्मी झोपली आहे.
हम्म हम्.
पप्पा बाहेर गेले आहे.
काय आणि.
खूप छान.
आमच्या कामाला गेल्यात म्हणजे येवालोय.
आणि.
आमच्या वरद तेन आहेत. बसल्यात खेळत वया.
हा, हा, हा..
हम्म..
आणि काय मगं?
आणि काय फिरून आलासां व्हाय. कोणीकडे गेलतासा फिरायला.
मल तो बाहेर.
कोण कोण गेलता ओ?
हं.
फिरायला कोण-कोण गेलता सां?
मी अड प्रणाली.
ह. आणि काय मगं?
काय नाही? मालवण ला गेलतो.
आणि काय काय एन्जॉय केलं?
काय नाही फिरलो इकडं तिकडं बीचवर.
हम्म बंद आहे ना ऍक्टिविटी
व्हय बंद आहे. ते समुद्राची आहोटी की भरती आली त्यामुळे बंद आहे.
हम्म हम्म
तुम्ही जाणारहाय व्हय.
व्हाया जायचं म्हणालोय तर ऍक्टिव्हटीच बंद आहे ओ आता.
म आता कॅन्सल करा आता काही जाऊ नका.
आता आम्ही जाणार आहे बघूया. आता आम्ही कधी जायचं बघूया प्लॅन करायचय.
हा, हा तेच की
हो.
म आणि काय?
काही नाही बघा मान कधी येणार आहे इकडं.
बघ गा तर सांगतु तुमास्नी येताना.
हा.
चालतेय की.
नियोजन करून.
चालतंय चालतंय
असं काय?
चालतंय चालतय मामा आले नाही.
नाहीच आले.
हम्
आणि काय?
आंबा आणायचा ना मला.
अह
हा. किती?
भरपूर आणा.
भरपूर
होय.
भरपूर नाही आणय येत नाही मला
आणा आणा.
आणा आणा.
हा.
किती आणा?
आणा की.
किती? दोन एक दोन
एवढ नाय नुसत
मग किती?
किती पण.. कोण ते?
हो ती काय झालं तीथं.
हृहृ.. मी आहे क बिकायलता
पार्टी,. पार्टी घ्यायची डझन अ.. व गल्लीन जायचं आंबे घ्या आंबे असं मनायचं.
ह.
दोनशे रुपयाला डझन म्हणायचं ना.
हम.
दीडशे दोनशे रुपयेलाट डझन मनायच. एकशे वीस ला जरी डझन दिलस तरी दहा रुपयाला पडत.
हम् आम डझन कसा माहिती ना साडेतीीनशे.
हो.
ह मग एकशे वीस कुटं साडे तीनशे कुटं.
वाज आवाज यायला लागलाय.
होय काय हम्म.
हा काय तु बाजार काय करायला.
काय ना घराई छोटे मोठे आपले काहीत काम.
हा हम हा.
शांत बसायचं नाही काहीतरी हात चालू ठेवायचा.
हो का. नस्त उळबोडू.
हम्म.
हा.
होय.
नुसतं चूल बूड.
हो आहे ना.
काय तुझ्या मैत्रिणी बसलीत काय.
बस लायतकी मग. त्या बसल्यावरच मी बसतय.
हां.
ह. चालू आहे त्यांच पण चालू आहे माझं पण चालू आहे.
रवंथ.
होय.
वन जाऊ, वन जाऊ,.
होय.
कामाचं काय चालू आय आणि, नियोजन.
काय नाही आता, चालूय आता जेवलो.
हा.
तुम्ही जेवला का नाही, तुम्ही जेवलाय ना?
जेवलो की.
हम्.
थोड्या वेळाने बोलू हम्म.
हूं हूं हूं दुकानात कधी जाणार?
दुकानात, अअअ किती वाज लेत आता चार वाजून तीन चार चार वाजून चार साडे चार वा
हा हा बर बर.
चार ला जाणार.
हा हा ह
मग आणि
काय नाय बाबा
काय भरालाय?
पाणी ओ
हं हूं
मग काय आणि
खजूर खाताय काय?
नको नको, खाव खाव
याओ खायला, जरा, जरा खावा या.
नको नको, संपवा तेवढं तुम्हीच
या या आसुदे जरा
हूं हूं नको नको.
आणि काय म
आणि काही नाही.
खरेदी झाली काय?
कशाची?
कसली तर आप
नाही. अजून नाही. अजून नाही, तुमची झाली का?
आमची पण नाय.
नाय.
अजून नाही. व्हायची हाय अजून होय, लय ऊष्णता हाय.
होय.
हम्म आणि काय काय म
आणि काही नाही. आता झोपणार जरा
हा हा हा.
आणि मग जाणार अजून
हम्म
अजून बाहेर फिरायला लागलय अजून तीन चार मिनिट फिरणार तीन मिनि तीन चार मिन टं आणि जाणार
ओ की ओ बाहेर
हम्म होऊन आणि तेच म्हणून म्हटलं येणार ये तीन चार मिनट जरां बाहेर आलतो इथं बसलेलो.
हा
हम् मी येणार आता.
चालतय चालतय.
लय ऊन हाय.
हम्म, नको बाई ऊन नको आम्ही पण भारतातच राहायला हाय ओ.
भारतात आहे भारतात नाही ओ. जमिनीवर म्हणायचं.
नाय नाय.
भूतलावावर म्हणायचं. कुठे म्हणायचं?
भूतलावावर आहे आम्ही.
भूतलावावर.
भूतलावावर आहे आम्ही.
भूतलाव.
हम्म.
तुम् तुम्ही काय मग काय करता मग आणि
काय नाही बगा आता झोपायचं म्हणतेय.
आता झोपायचं आणि रात्री उठायचं म्हणायचं.
आत दिवसा झोपतो आणि रात्री
आम्ही जागरण करतो म्हणायचं.
हा आम्ही जागरण करतो.
आणि गोंधळ पण घालतो म्हणायच आम्ही.
आमचं जागरण पण आमचं जागरण हि अस तो आणि गोंधळ ही नसतो म्हणायचं.
हा दोन्ही पण असतोय.
कोणता कार्यक्रम अवैलेबल पाहिजे तुम्हासनी सांगा म्हणायचं.
जागरण गोन गोंधळ करून दिलं जाईल.
ह कार्यक्रम मोफत मिळेल म्हणायचं.
अ होय.
फक्त कार्यक्रमाला तुम्ही
हजर पाहि
हजर पाहिजे भरपूर उपस्थितीत.
लास्ट होऊस तोपर्यंत थांबण थांबण्याची कपॅसिटी पाहिजे.
हा हा प्रतिस्पर्धी पाहिजे म्हणायचं.
नाही चालू झाल्या झाल्या उठून जायचं.
नाही. मग त्यांना दंड स्वरूपात काहीतरी आकारणी द्यायला लागेल म्हणायचं.
बरोबर
गप म्हणत्यास काय?
नाही नाही जेवलेली डेकर आली बाबा आता.
डेकर म्हणायचं नाही त्याला हंबर्डा म्हणायचं.
ह हंबर्डाला हंबरडा.
हंबरडा फोडला म्हणायचो.
श
सांगितले की नाही मी तुला हांबा.
हा.
जर आता नाईटचा आणि फिरून आल्याचा परिणाम व्हयालाय ओ बॉडीवर.
हम्म बाहेर पडाय लागलंय.
भाहेर यालय जरा तरी मी गेलतो सुट्टीला. तरी पण जरा ते यालय आता बाहेर आ रात्रभर जागलेल‌ ते.
हम् हम्.
जरा, जरा आता लक्षण दिसाल्यात.
नाही, नाही तसलं काही नाही.
आणि काय मग?
काय नाही बघा ठेवू का मग?
का ओ?
ठेवतो की.
बरं, बर ठेवा, ठेवा लावा नंतर.
हा हा ठेवू.
हा, हा, हा, हा बाय.